होय गेलेलो परत आलो न्हावा. हा हा मल बघतो की काढतो की आज काढू हा हा हा बरं बरं ठीक आहे घे काढ तो की हा कुठ हाय सा
व्हय हा उजव्या हातावर च काढतो मी म्ह डाव्यात हातावर काढतो लवकर जाणार नाही. चालतय.
इलो.
हा एक मिनट थांब हा वैष्णवी. काढतो काढतो घ्या बघतो मला जमते तस काढत हा. चालतंय आवरलं काय. हा हा बरं बरं हा हम्म बरं बरं चालतय होय गेलती आत्ताहीच येऊन बसल्या बघा. हा चाल नाही नाही हम्म. हम्म दाखवला आता जस्ट. हम्म चालतय हा बरं बरं. ठेऊ हा ठेवा. बोल ग हॅलो वै्णवी बोल की. बाबा हा झालं झालं.
झालं तुझ बोलून काम झालं.
काम काय काम.
आवाज या लागलाय ग लई.
आलू ना बाहेर बोल की.
हा हा. काय नाही एक मिनिट आवाज येतो काय सांग काय मला.
बाप्पा हैत काय जाणार राईत.
आहेत आहेत एक दोन होतात की कॉल तोपर्यंत बोलूया.
हम बरं बरं.
मला माझ्या फोनवर मेसेज कर काय.
हा हा करतो की.
आवाज येतोय काय सांग.
हम्म.
हा एक मिनिट हा थांब. मी करालोय की. तू पण कराल्या. इंग्लिश मध्ये ती बोलाल ती बाई मला काय माहिती. ते कट करायला येते ग आपण पुढं जरा घ्यायचं. नवे तु ते माझ पेमेंट पेंडिंगच दाखवाले मिळायचं कधी ग. माझं पण पेंडिंगच दाखवालय की. ट्रान्स्क्रिप्शनचं माझंच आलंय ग दीदीच पण याय नाही. तुझंच आले व्हय. माझं पेंडिंगच दाखवलं तर पंधरा दो गेले असतील कि ग, हा. चौदा दिवस होऊन गेले असं दाखवायला हम्म मे च्या नंतर असतील ग करायचं, हा. बाकीचे पण टास्क काय येणाच मग. बाकीचे टास्क ग. होय ते बंदच झालय नवका काय झालेय काय माहित. ग्रुप वर सारख सगळी विचाराल्यात. बाकी. ग्रुप वर विचाराल्यात ग मेसेज करायला, हम्म. आपला अजून कॉलेज अस